हॅलो.
हॅलो.
हॅलो.
काय करायल्यास?
काय नाही बसलोय. तू काय करायल्या?
आहे, मी आफीसमध्ये आहे.
होय, कोणत्या ओफिस मध्ये? म्हणजे काय करतेस तू?
माझं महा ई सेवा केंद्राचं, ऑफिस आहे गं.
होय. म असं म्हणजे तू तुझंच आहे काय? तू कामाला जातेस तिथं?
नाही नाही, माझं स्वतःचंच आहे.
होय काय? हम्, परवडते काय गं महा इ सेवा केंद्राचं तुला?
परडतंय की. काय ऑनलाईनचे सगळी कामं, असल्यामुळे परवडतंय गं.
हा हा, म्हणजे दिवसभर कस्टमर असतात?
हम्, दुपारी एक दोन ते तीन टायमिंग मध्ये, बंद असतय ऑफिस. नाही तर मग काय चालूच असतात, ऑनलाईनची कामं सगळी.
हम् हम, दुपारी म्हणजे जेवायला जाताना तेन बंद करत्यास का?
हम्म. एक तासभर बंद असतय.
हा आणि परत संध्याकाळी मग
संध्याकाळी दुपार तीन नंतर उघडते की आणि, तीन ते सहा वाजेपर्यंत. परत चालू असतंय.
हम्म हम्, मग दिवसभर सगळं मॅनेज होतय?
होतंय की.
घरातलं ज ऑफिस मधलं?
सगळं होतंय, इकडचं तिकडचं दोन्ही एकत्र करून, हम्.
संध्याकाळी जाऊन आणि परत घरातले कामं
होय. काय रोजचं आता डेली रुटीन झालंय, हातातलं काम झालंय. त्यामुळे काय वाटत नाही.
हा हा.
मुलांना ज अन तेन डबा द्याय लागत असल की?
हा, होय.
हम्म. मंग? जेवायला आलं, तर जात असन.
काय तेे?
जेवायला कधी जातं? असं म्हणलं.
जेवायला, एक- दोन वाजता.
हा, हा.
हम. तुझं जेवण झालं का नाही?
नाही अजून आता, अजून कामच आवरलात आमच्या. आतन धुनं झालं. अजून, भां डी राहिल्यात. मम्मी, देवपूजा कराल्या.
एवढा का वेळ?
ज मम्मी कामाला गेलती. आणि आमच्यात सगळ्यांना घरात म असं काही डब्ब देन द्याय लागत्यात. घरा, घर आवराय लागंतय सगळं. त्यामुळं जरा वेळ होतय गं. आज जरा वेळ झाला. नाही तर लवकर, रोज लवकर आवरंतय.
ह्, ह, ह, ह. मग? कॉलेज तुझं?
माझं कॉलेज झालंय पूर्ण.
पूर्ण झालंय. हं. काय क्वालिफिकेशनय तुझं?
बी सी ए केलंय गं मी. हम्म.
आता काय करतेस?
आता, आरीवर्क, शिवणक्लास. चालूय माझं.
हं, हं. क्लास कम्प्लीट झालाय का? हाय अजून, चालूय. शिकायला लागल्यास.
शिवनक्लासचं झालय कंप्लीट. आरी वर्क चं ते फॅब्रिक पेंटिंग चालूय बघ आता. म्हणजे परवा आषाढी एखादस होती. त्यामुळं, विठ्ठल- रुक्मीनी केलत.
हा, हा, हा.
आणि आता श्रावण, निघाया लागलंय की. त्यामुळे आता व्हाईट ब्लाउजवर महादेवाची पिंड वगैरे, असं काय तर काढायचिय. हम्म.
मग आता का ते विठ्ठल- रुक्मिनीचे हे केलेस, त्याला भरपूर हे असतील, नाय. आले असेल तुझ्याकडे.
कस्टमर अजून नाहीये. ते फक्त म्हणजे, मी माझ्यासाठी केलंय. पण अ रेंट वर जर मागितली तर द्यायचं. मग दिवसाला त्याचं, चारशे- पाचशे रुपये रेंट येतय.
हम्, हम्, हम्. म काय चांगलंचय की.
हा. आणि काही साईजच जर कमी पाहिजे असल, तर मग मैत्रिणीच हाय. मग तीजं म्हणजे ती आणि मी मेज मध्ये येणारायत. तिच्याकड जर जास्त साईज आली तर, ती माझ ब्लाउज देणार आणि जर माझ्याकडे कमी आली, तर मी तिजा देणार.
बर. म्हणजे दोघी मिळून केलाय होय?
हा, म्हणजे तिजा एक, म्हणजे तिजा तिनं
हा. तेच की. तिझं- तिज स्वतःच. आणि तुझं एक.
हा, मग तिजी म्हणजे साईज कमीय ना, ब्लाऊजची. आणि माझी जास्ताय. मग त्यामुळं, तसं. हा.
हा, हा.
मग असं, आज सकाळी आणि आज सकाळी घेऊन गेलं. उद्या सकाळपर्यंत मग त्याचं चारशे- पाचशे रुपये रेंट येतंय. हम्म. पण त्याच्यावर सेंट वगैरे, नाही मारून चालत अजिबात.
म्हणजे सेंट मारल की ते काय खराब होतय काय?
कलर जातोय त्या मण्यांचा.
बरं
हम्म क-फॅब्रिक पेंटिंगचा काही कलर जात नाही ब्लाऊजला तसाच राहतोय. पणं मण्यांन वर जर म्हणजे आपण ब्लाऊज वर जर सेंट मारला ना तर तेजा कलर जातोय.
बरं
परत घामानं पण त्याचा कलर जातोय त्यामुळं त्याला लई जपून वापरायला लागतं या ब्लाऊजला.
हम्म हम
हम्म
बाहेरचे ब्लाउजचे कस् ब्लाउजचे कस्टमरचे ब्लाउज घेत्यास काय तू?
होय घेतोय की.
काय रेंज आहे त्याची?
ते डिझाईन प्रमाण असतय म्हणजे जर जास्त डिझाईन असली तर जास्त आणि जर सिंप -पल डिझाईन असली तर एक नऊशे, हजार पर्यंत होतंय.
बर, तरी पण डेली किती शिवत्यास मग?
शिवायला शि-शिवायला ब्लाऊज काय घरातलंच आहेत अजून. बाहेरचं पण घेतोय आता हळूहळू घ्याय लागलोय.
हम्म हम्म
मग डेली एखादं दूसरा होतंय, अजून एवढी प्रॅक्टि -टीस नाही गं, हम्म त्यामुळे हळूह हळू करायला लागतय जरा जरा.
मम्मी काय काम करत्या?
मम्मी वैफन्या करत्या मम्मी, पप्पा. मम्मी आणि पप्पाच करत्यात.
एकत्रित करत्यात काय बरं, भाऊ तुजे?
भाऊ एकटा स्लायडिंगच करतोय अल्युमिनियम स्लायडिंग. एकटा इलेक्ट्रानिक्सच करतोय.
हम्म हम बरं मग
मग काही नाही बघ निवांत.
निवांत
हम्म
बर बर
मग आज ह्या असं जेवण काय केल्यास आज?
जेवण होय, आज जेवण छोले- छोले, अक्का मसुरा
हा
हम्म
म्हणजे अक्का मसुराची आमटी.
होय
आणि छोलेची भाजी.
हा होय
लई लवकर म उठाय लागत असल नाही मग?
होय सकाळी लवकर उठूनच आवरायला लागतय ना.
हम्म हम
त्याशिवाय सकाळी बु पाच वाजता पाच वाजता. ऑफिसचं टायमिंगाय दहाचं.
हा.
त्यामुळ मग घरातलं सगळं आवरून देवपूजा, स्वयंपाक, भांडी सगळं आवरून मुलांची डबा असतात त्यात
हम्म हम्.
ते पन कराय लागतोय सगळं आवरून मग येतोय.
हम्म हम्म.
हम्म.
मग तू ऑफिसमध्ये म्हणजे एकटीच असत्यास काय अजून कोण हाय?
नाही नाही मी एकटीच असतोय गं‌.
होय.
मोबाईल नंबर पोरग्याकडनं देतो तुम्हाला. चालतय की.
मग एकटीच हँडल करत्यास.
होय.
हम्म हम्म.
एक दोन मिंट काय नाही बघ ऑफिसमध्ये हाय कस्टमर आल्यात समोर.
होय काय.
हम्म.
हम्म हम्म.
ते एस टी कार्ड च काढायचं चालूय गं.
हा हा होय ते एक आता यो हे झालंय ना योजना.
हम्म.
काय आहे गं ते नेमक?
ते कसय मे महिलांसाठी हाफ तिकीट साठी चालूय गं.
हा हा.
मोबाईल नंबर घेऊन या तुम्ही. उद्या मशीनय उद्या घेऊ या हम उद्या अकरा वाजता. हॅलो.
हॅलो.
हा बोला कि, घेऊन या की.
आधी म्हणजे असं कार्ड वगैरे काय कायला लागत नव्हतं नाइं.
हा हे लागत नव्हतं गं आदी, आता कसं हे कार्ड ज्यांच्याकडे अवेलेबल असेल ना त्यांना अर्ध तिकीट बसणार नसेल त्यांच्याकडे कार्ड त्यांना फुल चार्ज बसणार आहे. हम्म ज्येष्ठ नागरिकांसाठी
मुलींसाठी तेन नाही काय फक्त
नाही, धा- धा वर्षाच्या पुढे ज्या मुली, महिला आहेत त्यांना कंपल्सरी केलेलं आहे गं.
होय हम्म -हम्म मला वाटलं का म्हणजे जसं फक्त ते ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना.
नाही -नाही सगळ्यांना टोटली सगळ्यांनाच केलेलं आहे ते मग जेंट्सला फक् क्त पासष्टच्या पुढ लागतय, पासष्टच्या पुढे जेन असतील त्यांना अर्ध तिकिट बसतय आणि पंच्याहत्तरच्या पुढं असतील त्यांना तर काय फ्रीमध्ये होतय म्हणजे कार्डचे ते चार्जेस बसतात.
हा ना.
नंतर काय त्यांना प्र प्रवास बस प्रवास करताना काय पेमेंट द्यायला लागत नाही असय. हे कार्ड पण कसं सिस्टमॅटिक आहे त्याच्यावर रिचार्ज मारायला लागतय.
व्हय, म्हणजे महिन्याला?
महिन्याला असं काही नाहीये.
हा.
ह असं की आता समज एक आज शंभरचा एक बॅलन्स केलोय, जेवढा तू प्रवास करणार
हा.
तेवढं त्यामधल पेमेंट कट होतय ग एक शंभर दोनशेचा बॅलन्स केलीयेस किंवा पाचशेचा बॅलेन्स केलीयेस.
हम्म.
म प्रत्येकाला समज तू जा जास्त वेळ प्रवास केलीस तर जास्त जेवढ तिकीट असतय की नाय तेवढा चार्जेस त्यातंन कट होत राहतय. परत पेमेंट संपलं की असं काही नसतय की आपल्या मोबाईल सारख की महिन्याला ब अह रिचार्ज करायला पाहिजे. ज्यावेळी संपेल त्यावेळी जेवढा आपण प्रवास करणार तेवढा पेमेंट कट होतोय. समज एक दोन महिने नाही प्रवास केलीस तर तू त्यामध्ये पेमेंट तस तसं शिल्लक असतय.
हा हा मग अर्ध तिकीट करून मग काय उप योग, तिकडं आपल्या हेच्यातन पैशे कटच होणार नव्ह.
पण रोख जे पैशे देत होतो का नाय कन्डेंक्टरच्या हातात आपण
हा.
ते द्यायला लागत नाही ग.
हा हा म्हणजे ते बसमध्ये द्यायला लागणार नाही फक्
हा फक्त हे कार्ड द्यायला लागणार तर कार्ड कंपल्सरी आपल्याकडे असायला लागत. पहिला कसं ज्येष्ठ नागरिक हाय बाबा ते ते आधार कार्ड हाय चालतय त्याच्यावर असं काय चालणार नाही आता ग. थांब, काय भरपूर योजना निघालागल्यात.
हम्म. मग हे बराय म्हटलं म मला वाटलं म्हणजे कार्ड पण द्यायचं तिकडन आपण ते पैशे पण द्यायच आणि कार्ड मधलं पण कट होणार.
नाही नाही वरन आपण काय पैशे द्यायच नाही जे म्हणजे कॅश जी कंडक्टरच्या हातात देत होतो ते कस सु ट्ट पैशे वगैरे द्याय लय इथे सुट्टया पैशाची लय अडचण येत्या ना. हा आणि एखाद दोन एखाद दोन रुपये सुट्ट राहिल की ते कस्टमरला मिळत पण नाहीत ते कंडेक्टरकडनं त्यामुळ प्रत्येकाच हे असं होत जातय, असं थोडं थोडं म्हटलीस तरी पण एक दहा पंधरा वेळा प्रवास केल तरी पण आपल वीस पंचवीस रुपये त्यांच्याकडे जातात. त्यामुळे हे कसं ऑनलाईन झाल्यात. हां कार्ड असल्यामुळे कार्डला स्कॅनर अस तय, स्कॅन केल की आपलं पेमेंट कट होतय बाकीचे पेमेंट यामध्ये शिल्लक असतय.
हा.
ऑनलाईन सुविधा झाल्यासारखं झालंय.
म्हणजे आपल्याला पैशे पण घेऊन फिरायला लागत नाही.
हम्म पैसे नाहीत म्हणायचच नाही कार्ड असले की झालं. जरी आधी मधी रिचार्ज जरी संपला तरी पण कंडक्टरकड पण सुविधा दिल्या ती हम्म, जरी कोण जाताय कारण की अडाणीतल्या अडाणी व्यक् कार्ड काडत्या गं, त्यामुळं त्यांच्याच समज बॅलेन्स हाय किंवा न्हीये, त्यांना माहीत नसतंय.
हा हा
ह ते अचानक जरी बसमध्ये चढलीत, तरीपण त्यांना चालतंय, कंडक्टरकड करून घेतलं तरी पण होतंय.
होय
बरं, चालतंय ठेऊ काय म?
हा ठेव की.
हं